हॅलो,
हा काय चाललंय?
नाही गेली, बसली आंबा खात. बसली आहे टी व्ही बघत, अंबा खात,, हो.
बर, आता अजून आंबा खातेस व्हय, पावसाच. कलमी आंबे की साधे, हा,
साधी कुठे येत आता, कलमी आमबी, हम्म, हम्म.
तुला, आधीपासून आंबे खूप आवडतात ना.
हम्म, हम्म आणि काय म्हणते? काय चाललंय तुझ?
काही नाही, आता नंतर थोडं एन जेवायचं. तोपर्यंत मनलं एक फोन करूया, काय चाललंय बघूया तुझ.
झाला का स्वयंपाक?
हम्म, झाला. तुमच्यात काय केलंय आज जेवायला?
आणि मे बऽ
भाकरी,, तेच म्हणत होती भाकरी करायची.
हम्म,
हा, ह भाकरीच खात जा मग तू,, पचनाला बरं पडतय.
हम्म, हम्मम,
हम्, ह
तुझ काय चाललंय अजून.?
निलमचे आंबे येतात का नाही आता?
तेच तर आहेत, आता दुसर कुऽ ले अमग, कलमी असत्यात आता.
हां, आणि निलमचे पण असतात की.
हो,
हा,
खन्मित असत्यात वयऽ
हो, तेच छान लागतात निीलमचे पण आंबे. ते आता, पाऊस पडला की जरा चव वेगळीच लागती. नेहमीच्या आंब्या पेक्षा.
क
ते, अं ताईनी सांगितलेल फ्रीज मध्ये करून ठेवलं,, आंब्याचं. मिश्रण, हम्म. ते आठवण आली की काढायचं, आणि दूध घालून मिक्सरला लावायचं. आणि आमरस, कुणालाऽ पायजे, ज्यूस पाहिजे असलं तर ज्यूस,, असं देते.
हम्म, हम् हम्, चांगलय कि.
हम्म, परत आंब्याचं लोणचं थोडंऽ ते, पाऊस पडला की जरा छान वाटतंय आंब्याचं लोणचं पण खायला.
हम,
जरा तोंडी लावायला चवीलऽ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
गुळा आंबा दिलाय आणि, करून.
हम्म,
काही नाही, ते घेयच आणि जेवताना.
हम्, हमं,
काय जेवढे प्रकार करेल तेवढेऽ चवीला लागतात, जेवनाऽ हम्म, तू कशी म्हणते, थोडस लोनचं वाढऽऽ चवीला,, हम्म.
र रंतिका काय करते?
काय नाही चाललंय,, मुंबईला गेली चां, ग छान चाललंय तिचं. आणि पाऊस असल्यामुळे, आता काय जरा रूम मध्येच जास्त वेळ असतोय.
हम्म.
आता जरा कमीच झालं आता जाणं सगळ्यांचं, कॉलेजला वगैरे पण जरा कमीच जायला लागते आता, पाऊस असल्यामुळे. महत्त्वाच असेल, त्या दिवशी जायचं. परत काय नाही गेलं. तरी चालतय, असं. आता काही काही ठिकाणी सुट्ट्या पण दिल्यात ना पावसामुळे, पाऊस जरा जास्त च आहे.
आपल्या
सगळीकडे, अगोदर म्हणत होते पाऊस नाही. हा. आहे की
हम्म. मी, तुला नाही करू बर हिथं पण आहे, बारीक-बारीक पाऊस.
हा.. हा. सगळे जणं म्हणत होते, पाऊस नाही, पाऊस नाही. आता घ्या, पाऊसच पाऊस.
हम्म.
त्याच्या मनात आलं की, काय पडतंय तो. निसर्गा पुढे कुठं कुणाचं काय चालतयं?
हम्.
हम्म. आता पण, नदीला पण भरपूर पाणी आलंय पंचगंगा नदीला पण. बऱ्याच ठिकाणी नद्यांना, पाणी भरपूर आलंय म्हणतात आता. बातम्यात पण दाखवतात. हम्. धरण, धरण भरायं लागलेले आहेत आता. हळूहळू चालूच. झाले, हम्म.
आता इथं जरा, पाऊस पडणार की
आ.
पाऊस पडणारच आहे, इथून पुढं जरा
काय?
आता पावसाळा सुरू झाला ना.
हा तेच की, आता श्रावण संपेपर्यंत सप्टेंबर पर्यंत आहेच की, श्रावणात पण जरा रिम-झिम-रिम-झिम, नंतर-नंतर चालूच असतोय. हळू-हळू-हळू मग
हम्म.
हम्.. ते ऋतूप्रमाणे, बदलतच राहतं.
होय. काय-काय वर्षी, दसऱ्यात सुद्धा पाऊस असतो की नाही?
हो, बरोबर. मागच्या वेळी एकदा तर, दिवाळीत सुद्धा पाऊस पडलेला. काय आतां त्याला म्हणायचं? हं हं हम्.
कधीही पाऊस?
ते काय सिजं, त्या ऋतूचं काही सांगता येत नाही. जसा बदलंल. वारं-वादळ वहिलं की, ते ढग वाहिले की, जिकडं जाईल तिकडे पडणारच. तो पाऊस. ते हवा - मान अंदाज दाखवतात की, टीव्ही वर. हं. ते त्याच्यावरूनच गेस करतात, म्हणजे अंदाज करतात.
हम्म. हम्.
ते कमी दाबाचा पट्टा वार वादळ सुटलं की कुठ ग कमी दाबाचा ठ जास्त दाबाचा पट्टा हे ते निरी क्षण करतात त्याचा अभ्यास करतात अन् मग ते हवामान अंदाजवाले सांगतात. पाऊस पडेल नाही पडेल असं
आत्या बऱ्या आहेत ना?
हो बरं आता जेवण वगैरे जरा जेवतात तसं बऱ्यापैकी आहे तब्येत वगैरे तुझी आहे ना तब्येत चांगली
हाय बरी हे माझी
हम्म फोटोची के तक्रार नाही.
नाही आता काही
हा ते आहार व्यवस्थित सांभाळलं की काय मग एवढं वाटत नाही मोजकचं खायचं मोजकचं ह्या दिवसात जास्त पण खाऊन चालत नाही जरा थंडी अस. ल्यामुळे जरा भूक पण लागते असं होतंय थोडसं काहीतरी खावंस वाटतंय. ह्या दिवसात पाऊस असल्यामुळं जरा हे पावसाळ्यात जरा अपचन होतंय ना.
जास्त पण खाऊन चालत नाही कमी पण खाऊन चालत नाही.
असं हे आणि काय बाकी
काय नाही ते खात हे प्याल दे हो चांललंय खायच
हां हम्म मग मुलांचा अभ्यास वगैरे चालू असेल.
हो आहे ते
हम् कुणाला सुट्ट्या कुणाचा भ्यास कुणाचं काय कुणाचं काम चालूच
पावसामुळं वेळ जात नाही ना घरातच बसायल लागत.
हो व बाहेर इथी इथं पण पाऊस सारखं झिमझिम हे
तेच की ते मग घरात घरातच सारखं बसाय लागतंय मग ते बोर होते जरा बाहेर बघ, थोडं गेलं की बरं पडतय ना एवढच मुलांना पण खेळायला जाता येत नाही बाहेर. आणि त्या लहान मुलं असलं तर वय जास्तच वैतागतात पावसामुळं
हम्म
बाळ असले की, त्यांना ते बाहेर फिरवायची सवय लागलेली असती त्या मुळं बाहेर जायसाच रडतात मग पावसामुळं न्यायला पण येत नाही असं होतंय. पाऊस नसला की जरा बाहेर बागेत वगैरे फिरायला नेता येते ना त्यांना तेवढाच वेळ पण जातो, चहा किती वेळा पिताये मग पावसाळ्यात आता
दोन किलोला होतोच की. पहिला सकाळच हे एक पुन्हा ह्य एक.
हा.
पुन्हा संध्याकाळी
हा हा हा. चहा बरोबर आणि काहीतरी खाण्यात येते पाऊस हाय म्हटलं की घरात बसून काय खाण्याशी शिवाय उद्योग नाई माणसांना आता आंबा खा, कुठं चहा पि, कुठं काय तरी खा परत आणि जेवण गरमागरम
हम्म.
असलं की जातयच जरासं पावसाळ्यात जेवण. मजा येते खाण्यापिण्याची मज्जा असते.
हम्म.
हम्म. आणि काय नामजप वगैरे होतोय का नाई अधूनमध
हम्म हो करतोय मी.
जांभळ वैगरे
अजून नाहीत आलेलं.
जांभळ्याचा सीझन चालू हाय की, पण हा पण विकायला कमीच येतात आता जरा बाजारात. ते डोंगरातून वगैरे आणायला लागतात ना.
हम्म.
हम्म तोडून ते कष्टचंच अ त्यामुळं ते जरा कमीच बाजारात येतात विकायला चांगलं असतात जांभळं पण खाल्लेले
भरपूर खातोय
हा. हां जांभळं, आंबे खाऊन गोड शरीरातं आणि साखर निर्माण झाली की आंब आओ ते जांभाळं खाल्ले की साखर मेन्टेन म्हणजे आटोक्यात राहती अस हाय असे त्याचे कारन हायत म्हणून ते सिझनेबल फळं असतात ते एकामाग एक एकामाग एक सीझनमध्ये येतात त्याप्रमाणे आपण खायायला पाहिजे हा त्याच्याशिवाय मग समतोल शरीराचा राहत नाई ना आहारत घेतल्याशिवाय समतोल आहार घेतल्याशी असं हाय परत ते अ हे पण करवंद वगैरे पण आता येतात कि जा भळं आले कि असं पण हाय
जांभळाच्या ह्याच्यातच सीझनमध्येच असतात ते करवंद ते पण आरोग्याला चांगले असतात चाल तंय म आंबे खा आंब खा मग नंतर करते फोन.
नाही बोलकी काय बोलायच